हॅलो, हा बोल की, काय नाही
आहेय बघा मी पण आता झोपून उठले.
चहा झाला?
चहा झाला तुमचा?
नाही अजून मी पण झोपलेले. बरोबर येत काय?
आहेत आहेत बरे. ह होय आज गेलता कि, अंगणवाडीला.
ह पोरगी बरी हाय.
हाय बरी हाय तीप पण
मग काय म्हणतेस काय.
नाही बघा.
हम.
तुमचं काय चालूय?
दोन दिव झाले की, जाणार आहे पुण्याला. य झा
काय म्हंटला.
दोन तीन दिवस झाले.
हो काय हा.
वाऱ्याचा आवाज द्यायला वर आहेत.
होय मला पण तुमचा खर खरखरआवाज यायला लागलाय.
पण का खरकरा लागलंय की एकदम.
म रेंजना स.
हा हा डब. हात. आला बघा.
खिडकीपाशी उभारले की इथं नेटचा प्रॉब्लेम आहे.
हा हा. आज काय बनवलेलं जेवणात.
आज मुलीकडेच आलते इकडं तिनं भरलं वांगट चपात कडी भात. गुलाबजमुन आहे.
होय काय. हा हा. मग काय घरीच केलता गुलाबजमुन.
हम् नाही तीन विकत आणली होती, करणार होती पण त जरा वेळ मिणार नाही काम होती आ. करती घरातीलं सगळं. त्या दिवशी पण पुरण घातलेली मस्त केलता स्वयंपाक पुरणाचा.
होय काय हा हा तुमच्या जास्त जरा गोड असते.
घोड असतय आमच्यात घोडावर. खारजवळ असते आमच ह ह
हो आम्ही पण खाल्ले सोडा त्यांचं सगळं चांगलं असत.
हो तालगेज वाटत नाही छान आहे वातावरण
तर राहतच
हम्म होर अस असं. एकदम आनंदित होऊन येेत ये जाताना न पण मुलगा तर सोड कल्पना अस. ते त्याला म्हणून पण गेल आता मग अे गेल ते गाडीवर नाही हम्म म जाणार त्याच्यामुळे थोडा कुल पड मी बस झाले आ पण बसणार ते आलता गाडीवर मला तेच्यामुळे अडकून पडत लं यायला होत नाही जास्त तरी पण असतते ना दोन महिन्यात तीन दोन तीन महिन्यातक्
होय पहिला हथ होता. कळत होतं ह...
हो लाब झालं आणि् गावात पण नाही ये ना होत. वड पुरुषला जात आणि तेवढं तिथूनलतं त्याच्यावर माहि मग एसटी थांबवली तिथं एसटी नाही आलं तर तिथं नाहीत तर मग वडा आपण वगैरे आलं तर हिथच थांबवून हिथूनच परत महागारी येत असं ह.. गावात नाही.
हम्म...
'काय मना काय केलं पदार्थ सांडग पापडतन काय,
सांडगे पापूड केलं ह्यावेळी काही जास्त केले नाही सोडा एक ते दा कुरड्या आणि तेे सांडगा केले चकलीचे
हम् हम् हम्
ांड तेवढं घातलं पोरं लहानल्यामुळ
होघड काही लहानपोर अस,
होय आणि त्याला माणसं भरपूर लागतात. कारण मी एक जण शेजवायला आहे. त वेळ दनी तला, असल्यामुळे मला होत नाही. नाही करायच,
कोणत एकजण पाहिजे, लहान मुलांना सांभाळला तर पाहिजे. नर मग ते कराल तर पाहिजे आणि उन्हामुळेळ सकाळ सकाळ लवकर. कराव लागत डब्यांची घी असती सड मंधळ तेऊणार, सुट्टीला कोण तर रालेलं असत.
ते रोज
ह आमच्यात पण तर झालं थोडं मी ते इकड केला आमच्या तिकडं थोडं इकडं केल.
होय काय करायचं ना. नाही नाही म्हणताना त्यां मग
हा फिरायला पंढरपूरला गेलेलो. म्हणजे फिरायला म्हणजे कसं लग्न होतं लग्नाला गेलेलो. तिथं तिथ परत गावाकडे राहिलं दोन चार दिवस. तेच फिरणं बाकी नाही बघ. तिथे गेलो.
हो का.
मुलाच्या डब्यामुळे नाही मला कुठे जाणं होत. ते घरात कोण आम्ही दोघच असतो. त्यामुळे मग त्या ज डबा उघड उ करायचं मग ते येत नाही सुट्टी मिळत नाही. त्यापेक्षा आपणच? कुठं न गेलेला बरावा आपणच. येऊन जाऊन इकडं आलं तर तेवढंच. तर माहेरी पण नाही माझं जाणं होत माझं आता. अगोदर कसं पोराला लहान हम्म अगोदर कसं पोर लहान असती शाळेत जायचं शाळेला सुट्या लागलं कि पळत होतो.
होय लागलं की जायचं सु
आता नाही त्याला सुट्टी मिळत काय तर लग्नकार्य असलं तर तेवढंच. त्या निमित्तानं जा
तेच कि हे जरा जवळ आहे इकडच यायचं.
होय होय येतोय. व्हय एवढच जरा मुगी मी त्या दिवशीच चालली होती. पण
होय रहावा की आता काय करायचं? दोन दिवस तर विश्रांती पाहिजे नाही.
पाहिजे व्हय.
हा हम्म
हम्म
तिकडे छान वातावरण आहे हो, तिकडं मस्त वाटतय रानात. आमचा रितेश पण होय परवा आलेला इकड माझी आठ काढला नाही.
पोरी पण खेळत्या त्यांच्यावर चांगलं साय साई खर खेतते त्याच्यावर.
ते कस इथं होत्या नहीत दोघी त्यामुळे त्याला सवय लहानपणापासन त्यामुळे खेळतय त्यांच्याशी खेळतय तो चांगलं.
काल किती महिन्याची झाली
आता वर्ष झालं की परवा मे मध्ये.
झाली का हा ह
एक वर्ष झालं बरोबर.
बाहेरच वगैरे म्हणजे असं भात वरण वगैरे खातिका
होय चारवते की आ बा वरच सगळं चारवते भाकरी चारवते ते कसं चाले तिचं जरा वजन कमी आहे नाही मग ते डॉक्टरांनी काय सांगीतले जास्त वजन वाढत. पिण्याचे पदार्थ घाला असं भाकरीदे दूध जास्त बटाटा उकडून घाला. चांगले म्हणजे फास्ट वजन वाढतय.
होय तूप भात अस द्यायच दूध भात, तूप भात वगैरे पोट पण भरते ना वजन पण वाढते नई
ती असं किरकिरच करते ती चार घास खाल्ल की तिज तोंड च उघडत नाई.
हा त्याच्यामुळे तिला ज्या तिखट आवडत तिखट गोड आवडते जे आवडते की नाही ते जास्त द्यायचं होतं म्हणजे कसं करून तिचं वजन भरलं पाहिजे सगळ्यांनी
होय होय मी करालय की सगळं खरं ती काय असं हेच करणार म्हणजे जास्त खाईनाच झाल्या
दूध भाकरी कुस्करून वगैरे नाही खात
खाते आता जरा जर चारवा लागलय तसच म्हणजे कसं तिला सवय पडायला पाहिजे मग परत खात नाही म्हणलं की तसच राहत
तू पहिला सवय नाय का लावलीस सहा महिन्याची असताना
नाही लावलेलं की मी तिला कसं होतं सर्दी होती लहान अस पास्नं जलमल्यापासन तिनी सर्दी चि एलर्जी हो ती त्यामुळ कनय जास्त ती असं खायचीच नाही कायम त्याला सर्दी न
छाती भरल्यावाणं होत हां छाती भरत अस तर भरली की नाही अन्न जात नाही लहान मुलां
हा तसं व्हायचं कायम कायम तसच असायचं माझा डोस सुद्धा त्याज्यामुळ पुढे गेलेत सगळे
बाप रे हम्म एक एक पोरांच्या तक्रारी असतात माझ्या थोरल्या नातीच तस खात नव्हती काय
त्यो उलटी करायचा लहान असताना त्याला काय पचायचं नाही त्यामुळे त्याला पण घुट्टीतेन कायच घातलं नाय मी आणि हिला पण सर्दी असायची ती छाती भरणार त्यामुळ हिला पण तसलं काहीच घातलं नाही त्यामुळे त्यांचं वजनच नाही दोघांच
आपल्याला काय सुधरत नाही त्यांना काय खायला द्यायचं आणि काय नाय
होय होय तसच होतय म ते परवा औषध पण दि पण चालू केले औषध
हम्म हम्म हम्म
जरा वरच पण आणि घाला लागलय थूकु दे म्हणते घर चार घास
होय पोटात जायला पाहिजे आता खरं वर्षाची म काय जरा जरा काय थोडं पाले भाज्या थोडं थोडं जरा जरा भातात मिक्स करून पालक पालक जरा भातात मिक्स कर पालक घरून भात वगैरे असं काही कर पोटात तिच्या जेणेकरून तिच्या पोटात जायला व
होय होय तेच कायत पौष्टिक येईल तर जरा वजन तर वाढेल चांगलं
हो म्हणजे खात म्हणट परा हगरतव पणसल्या मी पण घेतला अनुभव मुली ते बघ ख ह ह.
एके गोष्टी आम्ही खात नाही ते जे आमच्या आम्हाला कमतरता कशात तर भाजून येत
भागव न वय म
डॉक्टर सांगतातच की हे तुम्ही खात नाही म्हणून तम्हा बाळ आसं झालंय
आपण म्हणतो आपल्याला कारण मला नाही आवडत बाई कारल्याची मला नाही आवडत ते कारले पण कारल्याची भाजी किती पौष्टिक आहे हे जेच त्यालाच माहिती असत.
होय मला आवडतच नाही सोडा कारल्या
हे नाही कारल्याची भाजी फार पौष्टिक असत ते शुगरची माणसं तर असे कारले आमच्या आत्याला होतीकणी शुगर कारली आशी तळून ठेवायची ती म्हणजे कारल कापायचं त्यातलं बिया काढायच्या आणि त्याला मीट लाऊन वाळवायचं ते आणि येता जाता ते तळून ठेवायचं सांडग पापड खाल्यावाणी खातात. तिनी दोघजन नवरा बायको व्हय व्हय डायनिंग टेबलवर तळून ठेवलेलं असायचं प्लास्टिक ते फरसाण टाळून ठेवायच ये ताज आता खायचं काय म्हटलं म काय गं काय बाई आमच औषध येतय म्हणायची खायला लागत नाही आम्हाला ते हर गोष्टी काहीतर कारल वाट
होय कारलं पौष्टिक हाय
हम् पालेभाज्या आता कस औषध मार जरा असतया तरी पण आपण घेवून काय करायचं आता मी असतो तर सगळं भेळ, मिसळ सगळं काय करायचं तेवढं तेवढं धुवून खरचं की पाले भाज्या वगैरे खल्ले कि कसं मुलांना पण आपल्याला पण सगळ्यांनाच सांगितल जात
होय सगळ्यांनाच होतय सोडा आता भरपूर रेसिपी पण आल्याच थोड आस म्हणजे मुलं नाही खातच
होय हा पालक नाही खालकनी पालकची मेथी नाही खल्ल कि मेथीची पराठे असं नाही तर तच खावा आम आमच्यात माझा मुलगा एवढा मोठा मेथीची भाजी खात नाही मेथीचे पराठे केले की बरोबर खात दही लोणचे दया असं कायतर दिलं कि मग बरोबर पोटात जाते मेथी काय करायचं बघा नाईलाज आओ बारकेेच ना कळत नाही बारकेेत मोठे पण तशे
होय मोठ्याना पण करायलाच पाहिजेत. तस चारशट्ट मटताना पण जाणार नाही ना
हम्म
आता आमच्यात पण तसच की मी कारल घातली मम्मी म्हण त्या थडं गिरवी तसं म्हणजे जास्त असं कूट घातलेलं ते भाजी आवडते मग तसं करते पण तरी पण ते कडू ला
नाही चिंच गुळू भाजून करायच अजिबात करू लागत नाही भाजी
होय ते घालते ते हा हा ते पण घालते पण मला कसं झालंय ते ते गुणधर्मच आहे नाही कारल्याचा कडू गुणधर्मच आहे त्यामुळ
हम्म तला काय करायचं आशी आदल्या दिवशी चिरून ठेवायचे हळद मीठ लावून कापडात गुंडावून खलबततेच्या खाली ठेवायच जड काहीतरी ठेवायचं थोडक्यात तेय म्हणज दुसऱ्यादिवशी काढायच त्याच्या कडू पणा सगळ्या जातोय. त्यात तेल घालून दुसऱ्या दिवशी ते काप सगळ तेल चांगले भाजून घ्यायचे खाली काढायचे मग टोमॅटो कांदा तुम्हाला काय मसाला घालायचा ते घालून चिंचा गुळ घालायचा हो अजिबात कडू होत नाही.
होय का करून बघूया.
हम्म हम्म छान लागतं मला तर फार आवडते पिवळा बटाटा उडत पिवळ्या बटाट्याची भाजी कधीच खात काय? दोन रोज द्या मी रोज खा
होय चांगलं घ्या म्हणून तुमचं शरीर चांगलं आहे अजून पण काम करते आम्हाला होत नाही आत्ताच तुमच्या एवढं हम्म हम्म
ये की आमच्याकडे येते. काय दात हम्म म्हणजे काय पाऊस आहे तिकड
पाऊस नाही.
हम्म
पाऊस नाही कुठे एक दिवस पडला पोच तेवढाच की
परक पाऊसच नाही
होय पोसच नाहीे.
हम्म किती रोखी आता गेला मे महिना संपला मे महिना संपला जून निम्मा झालासा प पत्ता नाही